हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
आवाज येतोय?
हा आवाज खूप कमी येतोय थोड जोरात बोलाल का.
एक मिनिट. हॅलो.
हा आता येतोय. माझा येतोय ना आवाज?
हो येतोय.
पाय नाही, झालं का जेवण वगैरे?
हो झालं.
काय ना म गुरु पौर्णिमेचा?
गुरु पौर्णिमेच काय नाही. बाळाला घेऊन मंदिरात जाऊन आली दत्त मंदिरात.
हां.
हम्, तुम्ही?
हा किती वर्षाच आहे?
दोन वर्षांची मुलगी आहे.
मुलगी.
हम्.
ताजेत असेल आहे ना घरामध्ये?
हो खूप.
हम् ह.
म्हणजे जे पाहिलं हो मी तिला तशी सवय लावली म्हणजे स्वतःच्या हाताने खात तुला जसं जमेल तस.
हो हो एकदम बेस्ट एकदम तेच छान.
हम्म मी खाऊस नाही घालत म्हणजे ती बोलत पण नाही ना उलटते म्हणते मला खाऊ दे, तिची आजी असली ना की आ जी बोलते नको सांडवून दे हिला मी घालते माझ्याकडे दे. मी बोलते, हम्म मग मी.
काय नाही सांडलं तरी चालतं. पण मुलांनी जेव्हा स्वतःच्या हाताने खातात ना तेव्हाच खरं पोट भरतं.
तेच. मी त्यांना तेच बोलते, की जाऊ दे सांडू दे. मी पुसून घेईन किंवा क कपडे बदलवून टाकेल खाऊ द्या तिच्या हाताने.
नंतर ना मुलांना स्वतःला कंटाळा येतो जेवण करायचा. कारण त्यांना स्वतला मोबाईल बघायचा अस म एकीकडे आई जेवू घालते, एकीकडे मुलं मोबाईल बघतात. असं होत ते.
म्हणजे नव्वद टक्के तर तेच चालली, सिच्युएशन तीच झालिये.
हो आणि एवढं सांगतात ना ओ की डोळे खराब होताये, अ मेंदूवर फरक म्हणजे परिणाम होतोय. तरी पण पॅरेंट्स पण कसे देतात मुलांना मोबाईल?
माझे नंदेचा मुलगा आहे,
ह आपण स्वतः पण नाही बघितलं पाहिजे एवढा मोबाईल ना ओ ताई.
हं तेच ना. माझ्या नंदेचा मुलगा आहे, तो चार वर्षांचा आहे. तर तो कंटिन्यू मोबाईल बघतो. आमच्याकडे आल्यानंतर त्याला करमत नाही. म्हणून आई देऊन देते त्याची.
तो गेम खेळतो, कंटिन्युअसली गेम खेळतो. व्हिडिओ गेम त्या मोबाईलवर. चार वर्षाचा आहे म्हणजे अस समजा दोन दोन तास मोबाईल सोडत नाही.
कसं होते माहितीे का? म्हणजे बऱ्याच लेडीजचा काय प्रॉब्लेम होतय? वैताग म्हणजे टेन्शन, नको बाई माझं काम पडलये. हे घे बाबा मोबाईल, म्हणजे तू वैताग नाही देणार. पण आपण त्यांना खूप चुकीची गोष्ट सवयी लावतोय. म्हणजे त्यांचं आयुष्य आपण खराब करतोय.
तेच ना. आता तो जर का आत्तापासन दोन दोन तास सोडत नाहीये, पुढे जाऊन जेव्हा हे त्याला यांना कळेल कि, प्रॉब्लेम होईल किंवा काय. अन घ्यायला गेलं की मी एक व्हिडिओ बघितला
हं हं.
दहा वर्षांचा मुलगा त्याच्या हातातन आई मोबाईल काढून घेते म्हणून, तो आईला मारतोय खूप.
किती व्हिडिओ व्हायरल झालीये. बापरे! म्हणजे त्यांची मानसिक ता बदलून गेलीये मुलांची.
हो. एक प्रकार व्यसन लागत ना मुलांना ते लहान वयात.
हँग होऊन जाता ती. नशा म्हणतो ना नशा तस झालय ते मोबाईल म्हणजे. आणि अहो मुलंच काय? आता जवळ जवळ बसतात सगळ्या नवरा बायको सुद्धा ते सुद्धा म दोघां एकमेकांशी बो न बोलता हे होत. मोबाईल महत्त्वाच वाटत तो त्यांना. अस झालय. प्रतेक घरामध्ये तेच चाललय. पण बहुतेक घरांमध्ये आहे नियम कि, फॅमिली बरोबरच राहायचं, बोलायचं. आणि थोडसा ना घरामध्ये धाक पाहिजे. म्हणजे जेणेकरूने ना मुलं हात नाही लावत फोनला. म्हणजे ठीके आता जमाना जस चाललाय आपण तसं वागणार. बरोबर? थोडंफार माहिती पाहिजे मुलांना पण. आपण म्हणत नाही, किंवा एखा दोन गोष्ट बघा तुम्ही. पण मग असं नाहीये ना की तुम्ही दोन दोन तीन तीन तास बघा. म त्याने मुल ना, बाहेरचे गेम खेळायचे बंद झाले. बघा पहिले बुद्धी ता, चंपला, खडे खडे, किती काय काय? कोडी सोडवायचे मुलं. आता म्हणजे त्यांना नको वाटतं ते. ते म्हणत हा तुमच्या जमानात होत. असं काही जमाना वगैरे नसतो खरं हे आपण म्हणतो. जशी प्रगती होती तस सिच्युएशन बदल. म्हणून आपण म्हणतो कि जमाना बदललाय असा फरक आहे. माणसांनीच बनवलं पण आता असं झालं की तो मोबाईल कशासाठी?
ह् ह ह ह.
नाही बर्याच नियम ठेवले ना अं.
पूर्वीचे जसे मोबाईल होते कीपॅड फक्त मोबाईल फोन आला आणि गेला. म एवढ्यासाठी ते चांगलं होतं.
लँडलाईनच एकदम बेस्ट होत हो. तेव्हाही कामं होतच होती ना? आस काही नव्हतं ना. काय काम अडत एवढंच आहे की, वेळ लागायचा त्या गोष्टी ष्टीना एवढाच फरक होता पण तो वेळ परवडला आता पण हे फास्टिग प्रोसेस नको वाटते आता असं वाटायला लागलय.
हम्म
पहिले प्रेम पण होत ओ मोबाईल नव्हता ना तर लेटर रायटिंग मुलांना ते नाही माहिती लेटर रायटिंग फक्त शाळेत शिकवता एवढं माहितीय. आपण पत्र लिहायचो.
हो
म्हणजे आपण नशीबवान आहे की आपण त्या गोष्टीतनं या गोष्टीपर्यंत आत्ता पण आहे अजूनही पुढे बाकीचे आयुष्य आपण की काय चेंज होऊ शकतो की आपण यातून इकडे गेलोय. ही बहुतेक ही पिढी आहे आपण सगळे. कि आपण हे पण बघितलंय चुलीवरचा स्वयंपाक बघितलाय, लँडलाईन बघितला, नंतर छोटा हॅण्ड सेट बघितला, मग त्याच्यानंतर साय कल वगैरे ह्या सगळ्या गोष्टीतन आपण म्हणतो ना, अं टीव्ही छोटा टीव्ही म्हणा, सीडी प्लेयर म्हणा, म्हणजे ह्या गोष्टी का आता ह्या गोष्टीपर्यंत आपण बघितलंय. आपण खूप म्हणजे लक की आहे त्यामानाने मुलांना आहे का सांगा लॅण्डलाईन माहिती नाही म्हणजे लेटर पत त्र कसं लिहायचं त्यांना माहिती नाही, आपण केलं या सगळ्या गोष्टी. पाणी कुठून बाहेरून, पाणी आडाव म्हंजे मुलींना बघा ना, हो जे या मुलांना आहे का डायरेक्ट, ह्याच जमान्यात का डायरेक्ट यांना अं टच म्हणजे ते स्क्रीन टच, लगेच मोबाईल वगैरे बाकीचे त्यांना माहितीच नाही ना तसं ते आपण युज केलंय बघा.
हम्म,
नॉलेज आपण घेतलं आहे आणि पुढं पण काय प्रगती होते हे ते आपण बघतोय म्हणजे ह्या जमान्यातून दुस ऱ्या जमान्यात गेल्यासारखं वाटायला लागले आता.
ह ह ह ह
हो म्हणजे आहे, खरोखर आहे. बघा ना तुम्ही लाईट जर गेली तर कसे सगळे असे बाहेर पहिले ओट्यावर बसून तस खेळणार अ.. चंद्र, ताऱ्यांच्या गोष्टी आणि गाव गावच्या भेंड्या, गाण्यांच्या भेंड्या, आता आहे का मुलांना नाहीये त्या गोष्टीच नाहीत पण खरं सांगू का? म्हणजे माझे पण घरात मुलं जर त्रास द्यायला लागले ना तर मी आणि माझी जाऊबाई, मग आम्ही त्यांना म्हणतो ए चला तुम्हाला आज काय बनवायचंय? काय आवडायचं? काय तुमच्या म्हणजे चॉईसचं बनवायचं घरामध्ये खायला? तर मग ते सांगता की, आज आम्हाला हे बवून देशील का? मग आम्ही सांगतो ठीक आहे, बनवून देऊ पण आपण एक गेम खेळू. मग आम्ही म्हणजे आम्ही दोघी खेळतो त्यांच्या बरोबर मग गाण्याच्या भेंड्या, गाव घ्या भेंड्या, कोडी सांगतो मग जो सॉल्व करेल तो हुशार. असं नाही प्रत्येकाने प्रयत्न करायचा. तुम्ही सगळ्यांनी मिळून पण ते उत्तर सांगू शकतात. म्हणजे आम्ही ह्या गेम देतो त्यांना ह्या गोष्टी खेळायला, मग चल तू आज ही स्टोरी सांग शिवाजी महाराजांची सांग, हे सांग, ते सांग म्हणजे आ आपण पण त्यांच्या सारखं झालो ना, तर करतात पण मुलं. म्हणजे इतकं पण अवघड नाहीये, थोडा वेळ दिला तर मुलं घडतात पण.
हो खर तर ना, आपण स्वतः मोबाईल साईड ला ठेवायला पाहिजे, तेव्हा मुलं ठेवतील.
नाही आपण
आमच्याकडे कसं होत ना म्हणजे मी तर तिच्या समोर नाही घेत किंवा मला वेळ पण नाही मिळत. कधी कधी आ हे कामामुळे घेतीय. पण माझ्या सासूबाईंकडे पण अड्रॉइड मोबाईल आहे ना, तर त्या बघत अस- - ल्या की मग ही जाऊन ब बोलते आजी मग आज्जी ला मग ती - - घेऊन घेते ना, तर ते आता कसं झालंय, पूर्वीच्या काळी म्हणजे आजीकडे मोबाईल नसायच किंवा आईकडे पण नसा यचा फक्त वडिलांना कडे असायच, पण आता झालंय सगळ्या कडे आहे मग त्यामुळे मुलं प्रत्येकाचं ऑब्झर्वेशन करता आणि तेच हव मनता.
आधी एक मिनिटं मग दोन मिनिटं अशी दहा मिनिटं म्हणता म्हणता अर्धा, एक तास वाढत चाललाय. त्यावेेळेस बघा, जरी लेडीज स्वतःच्या मुलांनी पण घरामध्ये आजी आजोबा असायची, तर त्यांना दिवाबत्ती करायच्या वेळेस रात्रीच्या गोष्टी, त्यांना छोटे छोटे श्लोक शिकवत होते.
हम्म.
आता आहे का?
नाही आताच्या आजी आजीच मॉडर्न झालंय, आजी म्हणजे आयांपेक्षा ना आजी जास्त मॉडर्न झाले असं वाटतय आता.
रोज हे खरच, ते म्हणता ठीक आहे आम्ही आता केलं बाई आमच्या आयुष्यामध्ये की आपण म्हणत नाहीय ना पण मग असं हे नाही केलं पाहिजे ना, ना आता उलट त्या मोबाईल मुळे काय काय ऐकायला येतं म्हणजे अंगाला काटा येतो आणि तरी पण लोक त्याच गोष्टी करतात पण.
तेच ना.
मुलांना पण सांगितलं पाहिजे. आपण किती विश्वास ठेवायचा? अन् किती नाही? तिथे जाऊन पण द्यायचं नाही किंवा कोणी काही खायला दिलं तर घ्यायचं नाहीे अन् घे तल तर खायचंच नाही बिलकुल तर
हम्म.
म्हणजे आपल्या जेवढी काळजी करता येईल आपल्या मुलांची, तेवढं मी तर मुलांना तेच सांगते घरामध्ये खेळायला इथे खाली खेळतात भरपूर वगैरे म्हणजे शब्य ना आता मुलं अशे ना आमचे का बाहेर म्हणजे गेम खेळतात, भरपूर गेम खेळतात. म्हणजे ते थकले पण पाहिजे ना. त्यांची बॉडी एनर्जी कशी तयार होईल. उंच म्हणजे ते म्हणताना त्यांची बॉडीची ग्रोथ कशी होणारये. खेळल्याने च होते खर. मस्त खाऊन बसल्याने ग्रोथ होत नाही. कारण मग बुद्धी बुद्धीच चालत नाही ना. बुद्धीची ग्रोथ
हम्म, फिजिकली एक्ससिस झाल्याशिवाय ते
बदाम आणि काजू खाऊ घातले तर उपयोग होणार नाही ना त्याचा.
नाही ना.
मुलांमध्ये गेले पाहिजे. खेळले पाहिजे. हम्म एकमेकांना प्रश्न विचारले पाहीजे. आणि मेन सांगू का, मुलांच्या मनात प्रश्न निर्माणच झाले पाहिजे. हे अस का. ते तस का. आणि त्याचे उत्तर पण आपण खूप प्रेमाने शांततेत दिले पाहिजे. नाही तर काय होत. ये तू कशाला आला रे मी कामात आहे अस. म्हणजे माझ्याकडन व्हायच अस. नंतर मला जाणवल की हा मला काही विचारायला का नाही येत. मग आपणच त्याच्याशी प्रेमाने बोलायच. काय रे अस झाल. किंवा काय ग अस झाल. म्हणजे मुल जेवढे आपल्याशी मन मोकळे होतील ना ते खूप चांगली आहे. त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी सुद्धा. मग ते लपवत नाही. म्हणजे अस नाही कि त्यांनी एखादी चुकीची गोष्ट त्यांच्याकडन झाली. म्हणून आपण त्याच्यावर अस लगेच रिॲक्ट नाही व्हायच. त्यांना म्हणायच हो का. काय नाही या वयामध्ये होतच माझ्याकडन पण झाल होत. मग मुलांना थोडा विश्वास होतो. म्हणून सांगायच. पण आता अस करायच नाही. यापुढे अस करू नका. विचार करा. ती चुकीची गोष्ट आहे. मी त्याच्यानंतर नाही गेली. मग मुलांना पण वाटत ना कि अरे यार, हा आपल्याला छान समजून सांगितल. म्हणजे ते घाबरत नाहीत चुकीच्या गोष्टी सांगायला नंतर.
हम्म, बरोबर आहे.
आपणच जर त्यांना धुस पुस केली का, मग ते मित्र शोधतात. आणि मेन म्हणजे आपल्याशी ते मन मोकळे होत नाही मुल.
हो
हॅलो
हा येतोय का आवाज?
आवाज आवाज कमी होतो मध्येच.
हो आवाज कमी जास्तच होतोय. काय म्हणतात आजून.
रेंजचा इशू होतोय ना.
ठीक आहे चालेल करू. ब बोलेल मग ह.
हो हो हो चालेल हो.